ह बोलर
हम्म! काय काय विचारतस ना, तू इन्व्हेस्टमेंट बद्दल काय ते,
स एस आय पीचा ऑलोबरी विचार करू देतो ग,
हा! हा! बर! हम्म, हम्म, हम्म, हम्म! मग एसआय पीच काय, कसं आणि दुसरं काय विचार आहे.
स्टॉक मार्केट म होत. पण कस त्याला ज आहे पाहिजे नाही च चांगलं का तरण एक्सपर्ट कडनं गायडन्स घ्याला पाहि रे! की आपलं
तेच तेच आणि जरास इन्व्हेस्टमेंट पण मोठी पाहिजे मग त्याला,
हा तेच की ते लंब समेत
हम्म हम् मग तुझा काय विचार हाय आता करायचा
काय म्हणल्यास
काय विचार हाय तुझा आता करायचा
ते आता आत्ता तर सध्या एसआय पीच करायच विचार आहे
हा हा
हळूहळू मग स्टॉक मार्केट तिनं कसं त्याला जरा व्यवस्थित नॉलेज कुठ कस काय कुठला स्टॉक घेते कुठे वे करायचा चेंज काजन पड
तेच तेच मग एसआयपी चालू करणार आहेस तू
हा एसआयपी चं मिनिमम तरी थाउजंड पासून चालू करायचं म्हणतोय हम्म हो मग बोलघच कस का का
हम्म हम् हम् माहिती आहे का सगळी म्हणजे कसं काय काय ते कसं उरक होते कायथ
ते तू पण जरा एक्सप्लेन कर की कस काय तुला काय काय माहितीय आहे मग त्याच्यावरून सांगतो
हा काय नॉर्मलच असतंय रे एस आय पी सिस्टमॅटिक प्लॅन असतोय तो इन्व्हेस्ट करायचा म्हणजे तुम्हाला एकदम जरा अमाऊंट जर इन्व्हेस्ट करायला जमत नसेल तर मग तुम्ही ती महिन्यान ई एम आयद्वारे म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये भरायची टप्प्यानं टप्प्यानं टप्प्यांन टप्प्यांन असं आणि त्यात शेमका सॉस त माहिती आहे का तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताय एसआय पी एसआय पी तुम्ही कुठल्या ह्याच्या्यात करत नाही स्टॉकमध्ये करत नाही कंपनीच्या शेअरमध्ये कधी एस आय पी होत नाही म्हणजे आता समज एम आर एफ चा शेअर हाय एम आर एफ चा शेअर समथिंग किती पण असू आणि जर समज एमआरएफचा शेअर हजार रुपये असला तर तू हजार रुपये रुपये घेऊन तू एस आय पी त्यात चालू करू शकत नाही तू फक्त हजार रुपये देऊन त्याला शेअर घेऊ शकतो एक शेअरस असा विषय असतोय एस आय बी तू करतेस म्युच्युअल फंड मध्ये
होय
फंड असत्यात ते मोठ मोठ असतात आणि ती मोठ मोठे फंड मोठ मोठ्या कंपन्या हँडल करत असतात
हम्म
म्हणून तू एकदा कुठल्या तर मोठ्या एकदा नामांकित फंडमध्ये जरी इन्व्हेस्ट केलास तर मग हा तर मग तुला परत ते त्याकडे बघायला लागणार नाही ते मार्केट खाली जाऊ दे का वर जाऊ दे तू त्यात पैसे टाकायचं तसंच खाली जाऊ दे का वर जाऊ दे. तू दर महिन्याला एका ठरावीक तारखेला तुझं पैसे बँकेच्या अकाउंटमधनं ऑटो कट होणार
हम्म
डायरेक्ट थोऊसँड कट होणार आणि मग विषय एकदा टू थोऊसँड एकदा तू सिस्टम सेट केलिस तुझी
हम्म
जेे तु जस मला या स्टॉकला टाकाय
तुझा आवाज कटूत आहे रे जरा
मिसेडकॉल मला ट
तझा आवाज आवाज कटवता आहे.
हॅलो हॅलो
ता हा म्हणजे तू एक ठरवलास, हॅलो यालोई की म्हणजे तू एकदा जर ठरवलास कुठल्या फंड मध्ये एस आय पी म्हणजे कोणत्या हच्यात करायची रू हॅलो
तेच की बोल की बोरो
हा म्हणजे तू एकदा ठरवलास की, मोतीलाल मध्ये करायची का एच डी एफ सी मध्ये करायची एकदा जर तु ते ठरवलास तुझ दहा वर्ष त्याड बघायची गरज नाही.
हम्म हम्म हम्म
परत म्हणजे फक्त दर महिन्याला तुझा हजार रुपये कट हुणार आणि एक अशा म्हणजे आता मोतीलाल ओस्वालची सेपरेट टीम आहे, एचडीएफसीची सेपरेट टीम आहे. तू त्या मोतीलालमध्ये व सुवालमध्ये इन्व्हेस्ट करणार आणि ती टीम एकत्र पैसे करणार आणि स्मॉल बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करणार नाहीत न्यू बिजनेसेस नाही तर हाय बिजनेसेस हा ती स्व आता इन्व्हेस्ट करणार कंपनीमध्ये आणि ती पाहिजे त्यावेळेला चेंज बेंज करणार पैसे तुझा काही तिथं अधिकार आहेत
आणि मला ते जरा ते स्मॉल कॅप फंड मिड कॅप फंड ते जरा काय तर सांग असत
हा मग ते विषय कसा असतोय माहिती आहे काय म्हणाय गेले तर तीन कॅब असतात स्मॉल कॅप मिड कॅप आणि लार्ज कॅप लार्ज कॅपमध्ये मोठ्या क पण येत म्हणजे टाटाचे म्हणजे हायली इंडस्ट्री टाटा, एम आर एफ ते सगळ्या लार्ज कॅपमध्ये येतात आणि मिड कॅप असते त्या म्हणजे मध्यम लेव्हल ज्या कंपन्या असतात त्या टाटाच्या कुठली तर असली तर ती ती येत्यात, आणि स्मॉल अख्या म्हणजे आता न्यवली स्टार्ट बिझनेस झाल्या ते आता स्टार्टर रनिंग कराय लागत त्यांना फंडिंगची गरज आहे.
हम्म हम्म हम्म
खर त्यांच्याकडन रिटर्न पण जास्त येण्याचे चांसेस पण जास्त असत त्यात, असे नसतय म्हणून जर तू जर नवीन असलास म्हणजे तुझं जर इन्व्हेस्टिंग एज जास्त आहे आत्ता म्हणजे तू आधा उभया आता अस वीस, वीस पासन तू आता चालू म्हण तुला माप चाळीस, पन्नास होय आहे इन्व्हेस्ट करायला. मग तू शक्यतो रिस्क घे स्मॉलकॅपला जा.
हम्म हम्म हम्म
तुला हा आता र कारण आता जरुमच्या पप्पांनी जर इन्स्टिंग चालू केलं आता पप्पां जर तुमं... पन्नासाच्या आसपास. आता पप्पा चालू करणार मग कतीच कमवणार ना.
तेसकी गय.
आताचं वगैरे तुला फडलले बेनिफिशल आणि स्मॉल कॅप आहे नंतर ना एकदा एक दिवस ते लार्ज होतात तेच. कंपनी्या आणि तू काम. कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करणार नाही म्हणून तुला पर्सनल काय लॉस होणार नाही. तू फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहेस म्युच्युअल फंडमध्ये विथ एस आय पी. म्हटल्यावर आणि ती एस आय पी मध्ये लॉस कधी होत नाही. लँग टर्म तर आणि एस आय पी एकदा केली कने दहा वर्ष लॉक ठेवायचं. बास एम हेच ठेवायचं की दहा वर्ष त्याला बघायचं नायाय. ते आपोप कट होणार विषय संपला मला वाढवायचे असल मी वाढवणार मला लमसम टाकायच असलं मी लमसम टाकनार विषयी संपला...
ती माात्र
आणि एस, आय, पी चं कसं तुला हँडल होतय मेन म्हणजे मेन रिअल फॅक्ट सांगतो तुला कंपन्या काय करत असत्यात. तुला मी आता एका कंपनीचं उदाहरण घेतो काय.
हम्म हम्म.
चल ओसवालचच घेतो मी मोतीला ओसवाल एक फंड हाय आता म्युच्युअल फंड त्यात जर म समज जर मी हाज जार रुपायची एस, आय, पी स्टार्ट केली मी दर महिन्याला त्याना हजार रूप पये देनार, देनार, देनार, देनार, देनार माझ्या सारकी भावा किती तरी लोक देणार दर महिन्याला हजार रुपये देणार असं त्यांच्याकडं कि तीतरी कडोड करोड रुपये होणार
अ व्हय.
आ आणि तू म्हणत होतस की ते मग चेंज करायच असतय ते आपल्याला चेंज करायचं नसतय आता त्यांच्याकडे एक समथिंग ऑफ करोड रुपीज हाईत.
हम्म हम्म हम्म.
करोड रुपये डिवाइड करणार अर्धनिम्म फार्मसी इंडस्ट्रीमध्ये टाकणार अर्ध निम्म न्यूक्लीरलमध्ये टाकणार अर्ध निम्म अ स्टीलमध्ये टाकणार असच ती स्वता इन्व्हेस्ट करणार हां. ती स्वत इन्वेस्ट करणार आणि जर त्यांना जर कळालं त्यांच्याकडं म्हणजे शिकलेले असत्यात तीस स्पेशली स्टॉक मार्केट कस वर्क होते ती तिथं आपले पैसे इन्व्हेस्ट करत असत्यात.
हम्म हम्म.
आणि मग तर त्यांना वाटलं अरे या स्टीलमध्ये लॉस आला आहे मं स्टीलमधलं पैसे काढणार दुसरीकडे टाकणार म्हटल्यावर ते आपल्याला काय बदलाय लागत नाही.
हम्म बरोबर.
म्युच्युअल फंडमध्ये टाकल ना विषय संपला आपला.
हम्म, हम्म त्यांचे ते सगळे करतात.
त्यांचं ते सगळं बदलणार आपण काय बदलत बसाय लागत नाही.
हम्म, हम्म, हम्म.
तेजा मेन
हा हा.
आता जरा तुला क्लरिफिकेशन झालं असेल बग जर असं यावर विचार कर
ते जात्यावर जरा कस व्यवस्थित एकदा तेच रे तसं एकदा प्लॅनिंग करूनच, ते कराय लाग
हम् शक्यतो स्मॉल कॅपलाच जा कारण, तुझ आता अर्ली एज हाय.
होय होय.
आणि लार्ज कॅपला कसं रिटर्न कमी येतंय रे असं. स्माॉल कॅपला जरा जास्त येण्याचे चान्सेस जास्त आसत्यात, आ रिस्क असते खरं रिस्क
भित्र हाय सोड रे!
तेन येणार नाहीतर जानार, जानार म्हंजे जान्याचे चान्सेस कमीच हाईत. म्हटल्यावर म रिटर्न येण्याचे चानसेस आहेत.
कुठ लार्ज कॅप ला?
आ नाय नाय स्मॉल कॅपला जायाच लार्ज कॅपला गेलं कनी, कसं जा तू खरं मग तुझं वय आहे रे आता तुझ पैसे पुढं वाढणार, हाईत तू कमवणार आहेस इनक कम जनरेटिंग हाय अजून तुझं, मग आता तू स्मॉल कॅपला जा. तू लार्ज कॅप तूला कवा जायचं जव्हा तुमच्या पप्पा तेन तुमच्या लार्ज कॅपला जाणार त्यांना सेफ पाहिजे, आता त्यांना काय हे नकोय ते नकोय मग ते कॅपला जाणार, तर तुझ आता रिस्की वय हाय जरा
नाही मग तेच वाटत मला वाटत, लार्ज कॅप मध्येच रिस्क हाय. आणि स्मॉल कॅप म्हणजे मला वाटायच सेफ हाय.
हा तेच तेच ते जरा असं एक असं, चुकीचा फॅक्ट हाय त्यो त्यो लई असं ओव्हरहेटेड झालाय. कारण इनडायरेक्टली मला पण तसं वाटायचं की, लॉस होणारच नाही ना पैसे डायरेक्ट लास्ट गॅपमध्ये टाकायचं
अ वय.
आता रिलायन्स ला कुठला लॉस होणार हाय, अंबानी हाय तेंचा मला तेच वाटायच शाण्या खरं
नाय ते मात्र हाय
हळूहळू पैसे वाढत्यात आणि तेवढं काय उपयोगाच व्हईत नाही.
हम्म तेच की, म काय तर स्मॉल कॅप कसं आताजी हे जे डाऊन आहेत ते कधी ना कधी जम
हा ते लार्ज होणारच ना खरंच, आणि ती ज्या वेळेला लार्ज हूणार, त्यावेळेला तू इन्व्हेस्टिंग कधी सुरू केलं असणार स्मॉलमध्ये? त्या म्हनल्यावर तुझ्याकडे जी एनवी असणार, ती ह्यूज असणार बाबा म्हणजे भरपूर असनार म्हजे, तुझ्याकडे जे शेअर्स असत नार शेअर्स नसत्यात त्यात, ए ने वी असत्या युनिट्स अस युनिट, हा तुझ्याकड जे युनिट असणार हां मग तेच की, मग तुझ्याकडे जी युनिट असणार तू विचार कर म्हणजे त्याकड, लार्ज कॅपचं तेवढं युनिट असणार त्यावेेळेला
अ अ.
मग तू एवढा विचार कर, केवढं पैसे होनार बेटर ऑप्शन हाय एस आय पी कुठल्या पण, फंडमध्ये स्मॉल कॅप ला बघ. आणि पहिल्यांदा जर आलीस, तर ब्रोकर थ्रू जागा हाय अडचण नाय
होय होय पहिला जरा अस ब्रोकर जरा गायडन्स
हां ब्रोकर थ्रू गेल्यावर तुला समजल, पण आणि तो पर्सनल तुला माहिती दिल आणि एक्सपिरिय्स पण दिल
व्हय व्हय ते मात्र हाय
मी पण आता चालू केेलिया बघ एस आय पी
हा म्हणलास की तू
अ महिना झाला होता ग.
हा हा नाही ते बरोबरचय पप एवढं करेल तेवढं चांग.
चांगला आहे तेे लवकर तेवढं केल तेवढा चांगला म्हणून म्हणलो क्शन काय टेकंग करा पाहिे आणि घेतलीक्शन जाऊ दे तिकडं म्हणलू बाकी सगळं. हा सॉरी शाप आणि मग नंतर स्टॉक मार्केट मध्ये त पण पडता येतरी
होर
ब्रोकर आहेता आपल्या सांगतेला काय सीन नाही.
हम्म तेचक
म तू पण बघ लवकरात लवकर चालू करायला प्रेफरन्स दे. भले ते मिनिमम पाचशे का अस ना खरं चालू कर मी म्हणते बाबा.
हम्म ना नाही ते दोप्याला सोड.
शक्के थाउजंड लाच जा स्टार्टिंग थाउजंड इज द बेस्ट.
हम्मम् हम्!
असू दे पाचशे ना तर पाचशे थाउजंड लगेच वाढव एक पाच महिने. पाचशे वर्षकरा थाउजंड कर त्यानंतरन
ते कन्सिस्टनसी लागली की होती ना.
ह कॉनफिडनस पण बिल्ड होतीसगळंच बिल्ड होती.
हम्म!
कंपाऊंडिंग लय मोठी पॉवर आहे बाबा होणार.
होय ते मात्र आहे ते तर आहे सोड. आणि इन्व्हेस्टमेंट चांगली आहे.